बोल की
हा काय म्हण पाऊस काय म्हणते तुमच्याकडं
पाऊस आहे बघ, आत्ता जरा थांबलाय नाही तर चालूच आहे दिवसभर. बारीक सकाळी फिरायला जायच्या वेळेस ते एवढा मोठा पडतोय मोठा म्हणजे असा बिझनेस सारखा
मग तेच गर तुला जाऊ नको होते ते फिरायला.
हम्म, अगं व्यायाम करायला पाहिजे कि व्यायाम नाही काही नाही.
त्यामुळे तर आता पावसाळ्याच बर झाडं लावायला पाहिजे तेव्हा बारीक छोटी छोटी झाडं
झाडं होय. आम्ही काय आमचा प्लॉट आहे त्यामुळे लावू शकतो सोड.
हां हां हां.
हं हं. तुमचं कस आहे प्लॉट मध्ये का?
आ प्लॉट मध्ये म्हणजे कसं मी असं वरच्या मजल्यावर राहायला, म्हणजे फर्स्ट फ्लोअर ला. आणि छोट्या छोट्या पॉट मध्ये झाड लावायची. स्वतःच्या घरात आहे. स्वतःच्या घराकड आहे भरपूर लावली.
हं. ते नोकरीनमित्त त्यां बाहेर असलं की असं फ्लॅट सीस्टीम मध्ये राहिल तोच प्रॉब्लेम होतो अगं.
पण झाडं लावण्याची इच्छा फार. त्यामुळे मग छोटी छोटी झाडं ला लावते. वर्षाला लावते दुसरी आणतोय. आता छोटी छोटी आणतेेत ही झाडं काल लावलेत.
होय, कशा कशाची आणलीस?
म आधीच आहेत म्हणलं कोरपड, मनी प्लांट, आबोली. आता जास्वंद तर लावलंय, मोगऱ्याच लावलंय. आणि मी काय करते? घरात जे फळं आणते ना त्याच्या बिया काढून ठेवते म. असं आंब्याच्या, जांभळाच्या, चिकू
हं.
वाळून ठेवतोय. वाळून ठेवतोय आणि मग,
नाही अशा बिया ओल्या असतात कि नाही, त्यावेेळेस लावायच्या म्हणजे पट कण झाडं येतात अग.
त्यासाठी जागा पाहिजे ना आम्ही काय करते असे वाळवून ठेवते, कुठं तर जाते असं डोंगरात डोंगराच्या भागात वगैरे
हां,
ह कार मध्ये जात असतो ना मी अशी उतरतेय आणि ते मग बिया काय करते, मी अशी फेकून देते म्हणजे अशी टेकडीकडे अशी.
जंगलात ग. म तिथ एक हा एक पनना
का खाई ना कोण तर खाऊ देत.
पर्यावरणासाठी आपण आपलं एक जबाबदारी. खरच की खरंच ऐक रे म आता किती प्रदूषण वाढलंय सांग. प्रत्येकाने जर अस केलं
होय, थोडं फार करायलाच अं अं पाहिजे सोड.
मी मग काय करत होते मी आंबे जरी आणले
आतमधल्या बिया काढते, आणि असं छोट्याश्या प्लस्टिक मध्ये काय करतेय रोप तयार करते त्याची.
हं.
ही रोपं ही घरच्या रानात नेऊन देतो. लावा कडेने झाडे. असं म्हणजे आवड आहे आवड पण आहे आणि त्यानिमित्त एक आपली सेवा पण
आणि कसाय आवड असली की सवड आपणच निघत्या.
आणि अं मला घरात ओरडतात की काय खुळ्यासारखं करत बसते. की या सगळ्या गोळ्या करून ठेवते. पण ते त्यांना महत्त्व नंतर ना सांगितलं मग हा होय तुझ बरोबर असं म्हणतात. ते बिया काय करतेय मी असं डोंगराच्या भागात जाताना ई मा इकडे काही शेन वगैरे मिळत नाही ना त्यामुळं शेणामध्ये घालून असं ठेवतात. जे आधी करणारे लोकं. पण मी काय करते असं घेते हातात आणि अशी फेकून देते कुठं कुठं. एक दहा बिया मधले दोन तर झाड जगतील.
होयच की पाऊस आल्यानंतर हम्म आम पावसाळ्यात इथ ताप पणच झाड त्याला काय म्हणजे जास्त करायची पण गरज लागत नाही
दोन म्हणजे प्रत्येकाच्या घरात एक दहादा बिया जरी टाक त्या तर किती झाडं होतील किती झाड होती हा
तिकड तिकडं शहरीकरण झालंय जिकडं तिकड जागा आता बघायला तुला सांगू राहण तर अजिबात म्हणजे कुठं बघायला राहणं अशी मिळेच ना
त्याच एक काय हे झालंय प्लॉट करायच
हा जिकडं तिकडं प्लॉटिंग पडले जिकडं तिकडं आता आम्ही तर परवा फिरायला गेलेलो बघ अजिबात मध्ये एकदा गेलेल तेव्हा असं म्हणजे पूर्ण राणं होती रानात काय नव्हत थोडं जास्त पण तरी पण कस निदान एक चार महिने नसलं तर आठ महिने तर थोडंफार पीक येतंय ना असं करून तर लोकांनी राह ठेवायला पाहिजेत अजिबात नाही जिकडं तिकडं प्लॉटिंग आहेय
प्लॉट झाले आणि शे ती करणारे कमी लोक आहेत
हम्म आणि आताच्या मुलांना तस हा जो तो बिल्डरशिपला आहे आताच मुलांना कस आहे शेतीत इंटरेस्ट नाहीे क्वचितच एक हजार ते एक चार जण शेती करणारे असतात बाकीचे नऊशे शहाण्याव जण जे आहेत ते अशे शहरात म्हणजे तेवढ दहा पंधरा जर का मिळणं पण शहरात जाऊन राहणार हम्म पण त्यांना शेतीचं महत्व व आत्ता नाही समजणार ज्यावेेळेस त्यांना भूक लागेल त्यावेळेसच कळणार
का करोनामध्ये सगळ्या अनुभूती आली करोनामध्ये सगळी कशी शेताकडे वढली कडे गावाकडे
होय सगळी शेताकडं म्हणजे कसं आम्ही काय इकडं आता राहिलाय ना त तसं प्लॉट आहे सोड आमचा प्लॉटमध्ये पण आम्ही लावलेली आहेत झाडं लिंबाचा आहे परत शेवग्याचा आहे परत आपलं डाळिंबाच आहे डाळिंबाच तर मला माझ्या नंदेच्या मिस्टर आणि ना अं आणून दिलेले त्यांना कोणतरी त्यांचे डाळंबवाले ओळखीचे होते ना त्यांनी दिलेलं एका झाडाला दोन प्रकारची डाळिंब लागत होती आरक्ता पण आणि देशी पण
हा हा हा कलमी सारखं म ते
हा ते बहुतेच कलमी होतं वाढतं त्यांनी मला म्हणजे असंच दिलेलं लावून तर बघ काय होतय मग ते लावलेलं म ते पाठीमागच्या दारात आमच्या होत ते ह्याच्या वेळेस मार्गशीर्ष महिन्यात नेत नाहीत काय बाईका ते कोणाच तर हे हात लागल्यावर ते गेलं ते गेलंच मग परत दुसरं एक आलंय मग त्याला आत्ता लागायला लागल्यात छोटे छोटे डाळीब आंब्याचं पण आहे देशी आंब्याचं आहे
ह तेच कस स्वतःच घर असलं की आपण कुठली पण झाड लावू माझ स्वप्न
हम्म म मला तर नाही मला तर ते प्लॉटसच पटत आता परवा म्हणत होते मिस्टर कुठ तर एखादा वन बीएच के आपण घेऊया हे मला नाही घेतला तर प्लॉट घ्यायचा तिथे पण महाग लाव मला त्या कस होत अपार्टमेंट मध्ये म्हणलं की अ जास्त आपल्याला म्हणजे अस स्पेस मिळत नाही ना कुठल्याच गोष्टीसाठी मग ते शेजारच येणार म्हणार तुम्ही आवाज करू नका हम्म
कस स्वतंत्र आप कुठे पण ते मंजे गाडी लावू, झाडं.
हम् गाडी लावू दे, झाडं लावू दे, किंवा आणखीन काय करू द्या. पल्याला कोण बोलता कामा नाई ना. अपार्टमेंट मध्ये कसं ते हो तुमच्या कुंडीतलं पाणी आमच्या घरात आलं. ते तुळस लावाय पण पंचाईत आय.
तेच आणि म झाड लावण्याची आवड असणार नाही तर मी आधीच सांगितलय माझ्यासाठी एक छोट झाडं लावण्यासाठी जागा रिकामी पाहिजे, जरी आम्ही असं घेतलं बाबा एखादी जागा तरी पहिला मला झाडं लावायला जागा पाहिजे, घर छोटं होईना पण झाड ला
झाड लावायला जाग नाही झाडाची आवड असली की, हे होते माझी बहीण पण कि नाही लांब हाय ईकडनं आपल्या इथनं राहायला, पण तिचं पण कसं होतय? अ ती वरती आता परवा त्यांनी स्वतःच घेतलंय इतके वर्ष भाड्यानचं राहत हो ते परवा त्यांनी स्वतःच घेतलंय, ती तर अशा छोटे छोटे बॉक्स असतात, की नाही आपले. अ ओव्हनचे वगैरे ते ह्याचे बॉक्स थर्माकॉलचे. त्या थर्माकलच्या बॉक्स मध्ये ना माती विकत आणून पसरून त्याच्यात घेवड्याचा वेल लावल्या, कारल्याचा लावल्या दोडक्याचा लावल्या. परत
ते कस ते कसं लावता येतय थर्माकॉलच्या ह्याच्यात लावते ती?
कनइ बॉक्स मोठे मोठे बॉक्स असतात, ते कस ओव्हन कुलर वगैरे घेतल्यावर ना ते आणलेले आहेत, फ्रीजचा वगैरे बॉक्स ते असं साईडन हम मग त्याच्यात माती घालायची, आणि अ खाली काय करायचं? ती प्लॅस्टिकच आपलं पोत असंय की नाही ती हातर त्या आणि त्याच्यावर ते ठेवून व्यवस्थित असं तिन म्हणजे इतरांना पण त्याचा त्रास होऊ नये
हम.
एकतर वेल कुंडीत लावल्या घेवड्याच्या शेंगेचा मु तिच्या रूमच्या तिथन आणि बरोबर असं खिडकी वर पसरल्या म्हणजे, त्या शेंगा बरोबर खिडकीत आणि दिसाला व्ह्यू पण छान दिसतोय आणि छान! वाटतय अगं ते.
मला कधी तर फोटो पाठव मिळाला तर, मी पण करते.
हम, हा ती गुलाबाची झाडं वगैरे काय काय काय काय भर पूर घेऊन येत्या आणि लावल्या, आणि हिकडनं गावाकडनं चालली ना. तर ह्याच्या बिया द्या त्याच्या बिया द्या वरणा आता परवा तर वरणा मागत होती, मी म्हणल अगं वरणा बाजारात नव्हता. मग परवा दिवशी एक मैत्रिण चाललेली ना, त्यांच्या इथली तिच्या बरोबर मग भाजी पाला सगळा पाठवला.
तेच ग ऑर- अग आपलं म्हणजे ऑर्गेनिक ना ऑ
हा ऑर्गनिक पण हा आणि त्यांच्याकड कसं वांगी आता आपल्याकड कशी हिरवी असतात, त्यांच्याकड काळी मग ते काळी वांगी बघून त्यांना खायची सवय नाही नको म्हणतात. मग हिरवी वांगी पाहिजेत त्यांना.
आमच्याकडे पण काळीच मिळतात, हिरवी मिळत नाहीत.
आम्हाला काळी कधी तर मिळाली तर, आम्ही हौसन घेऊन येवून भाजी करतोय. तस तिचं होत नाही, ती कस मग हिकडन देशी दोडका वांगी, वरणा परत बाकीचं आणि काय असलं, शेंगा वगैरे तर सगळं पाठवायला लागतय. ते.
ते कसं आहे रेंटचं घर असते की नाही, सगळे परत पॉट उचलून घेऊन जायच मोठी गाडी करायला लागते, शिफ्टिंग साठी आमचं कसं दर चार वर्षांनी शिफ्ट तिकडं दुसरीकडे होत ना, पण छंद जोपासाव म्हणून छोटे छोटे छोटे छोटे लावलेले असतात. छोटे एकदम म्हणजे आपल्याला कॅरी करता येतील पण आवड बाहेर जर दार उघडून बाहेर आलो की पाऊस पडतो
हा हा म्हणजे छान वाटलं तेवढंच निवांत खुर्ची टाकून बसणे चहा वगैरे तन
हम्म आणि इंडोर प्लांट तर भरपूर लावले म्हणजे स्नेक प्लांट ते बांबू मला फुळच आहे म्हणायचं झाड लावायचं
हम्म म्हणजे असतय एखाद्याला हाऊस असते
हम् तर ते कस आहे उन्हाळ्यात त्रास होतो पाणी कमी त्यामु मी काय करते भाज्या धुतलेलं पाणी तांदूळ धुतलेलं पाणी डाळीचं
होय ते तांदळाचं वगैरे पाणी घातलं ना तरी पण झाडं छान येतात
हा मग तेच सगळं पाणी साठवतो एका बकेटमध्येध्ये दुपार सगळ झाडाना घाते चालते चालते थँंक यू हा ठेव ठेव